हॅलो. हॅलो. हॅलो हा आवाज येतोय का? तुझा आवाज कट होतय
हॅलो मला तुमचा आवाज ये नाही आहे ऍक्चुली थोडं तर तुम्
हा बोल ना, येतोय का आता.
हो हो आता आला ऍक्च्युली मगाचा कॉल तुम्ही काॅल का कट अं कॉल का कट आठ मिनिट झाले होते.
ह
आणि मी बोलत होते तुम्ही अं.. ऐकत होता काय माझं बोलणं तुम्हाला माझा आवाज तुम्हाला माझा आवाज येत होता
येत म्हणजे नव्हता येत हासा
काय म्हणलं तुमचा आवाज कट होतोय तुमचा आवाज येत नाहीे मग तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये मला दिदी
होय का
हा तुम्हाला रेंज प्रॉब्लेम आहे का हा आता येतोय आता मला स सांगा मगाशीचा कॉल का कट केला हो हो येतोय
मगाशी मला आवाजच येत नव्हता
बर मग तुम्ही बोलत होतात काय का विषयावर मला बोलायचं होत तो मी बोलले होते ना मग अशी सो तो जाऊ दे हा नॉर्मली मी बोलत होते
नाही
बरं मी देखील बोलत होते पण तुम्हाला माझा आवाज तुमचा आवाज मला येत नव्हता आणि माझा आवाज तुम्हाला येत होता मी सब्जेक्ट वर बोलत होते एखाद्या
नाही माझा आवाज वाज - माझा- म्हणजे तुझा आवाज येत नव्हता आणि तू बोलत होती सब्जेक्ट वर
हो
आणि मी पण बोलत होते आणि तुला माझा आवाज आला नाही असं काहीतरी झालं ना
ओके तुमचा आवाज मला काही चालेल नाही तर मगाशीचा माझा सब्जेक्ट थोडा अपुरा राहिला आहे तर मी कंटिन्यू करू म्हणजे मी गशो सोज
पण आता परत सांग आता मला
ओके चालेल काय प्रॉब्लेम नाही कारण ऍक्च्युली तुम्हाला आवाज आलेला नाही आहे तुम्हाला थोडा थोडा नाही थोडा जास्तच प्रमाणात रेंज प्रॉब्लेम आहे वाटत तिथे सांगे जस की मी बोलले तुम्हाला गणेश उत्सव म्हणजे एखाद्या सणावर मी बोलत होते
बरोबर ना हॅलो दिदी मला रियाक्ट हा रिॲक्ट कराय जेणेकरून मला समजेल माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत
हो हो येतोय
हा तर तथ मी गणेशोत्सव बद्दल बोलत होते गणेशोत्सव ना मुलीं आण अस म्हणात बाच्या मनात मुब ख आ त्या मुलींच्या इच्छा ल सगळ्यात जास्त म्हणजे इच्छा पूर्ण करणारे हे बा बा् असतात म्हणजे आपण एखादी गोष्ट जर बाप्पांकडून मागितली मुलींनी आणि किंवा स्त्रियांनी आणि ते बाप् पाणी नाही दिली अशी अशक्यच आहे म्हणजे ती गोष्ट फक्त सगळ्यांच्या सकारात्मक साठी किंवा सगळ्यांच्या चांगल्यासाठी असायला पाहिजे वाईटासाठी नको आणि त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन देखील आपला असो महत्वाच आहे किंवा आपण एक एखादी बा बा म्हणजे बॅड गोष्ट मागितली बाप्पांकडून आणि त्यांनी दिली असं हे ते असं होणार नाही त्यामु आपण शक्य तितल्या चांगल्या गोष्टी जेवढ्या आपण बाप्पांकडून मागू तर ते आपल्याला देतात म्हणून मला गणेशोत्सव हा सण खूप जास्त प्रमाणात कारण त्या दिवशी माझे बाप्पा त्यांचा स्वर्ग सोडून त्यांचा हिमालयातला े त्यांच्या आई बाबांना सोडून आपल्या लोक आपल्या नॉर्मली लोकात येतात आपल्या सोत त्यां रा किवा पाच दिवस किवा अकरा दिवस किं एकस
पाच दिवस असणु अ ठिकाणी पाच दिवस थांबतात काही ठिकाणी दहा दिवस थांबतात
अ काही दिव ठिकाणी अठरा दिवस थांबतात
हो
तर ते अठरा दिवस ते खूप छान पद्धतीने आपल्यासोबत घालवतात म्हणून मला हा सण खूप आवडत वडतो आणि बापांकडून मी एखादी गोष्ट मागितली आहे आणि त्यांनी मला आजपर्यंत दिली नाही असं शक्य झालं नाही. त्यामुळे मला गणेशोत्सव हा सण आवडतो तर मी सांगितलं की आमच्या घरातील गणेशोत्सवपेक्षा मला मंडळातील गणेशोत्सव जास्त प्रमाणात आढवत आवडतो. कारण त्यावेळी मी पपाची मूर्ती एकतर जितकी बघेल ना. सगळ्यात मोठी मूर्ती असते आणि आपला छोटूसा गणपती घरातील खूप छान असतो पण मी पण ना मंडळाच सांगेन. की आमच्या मंडळातील गण पती खूप छान पद्धतीने डेकोरेट करतात. जसं की रोडच्या साईडला म्हणजे जेथून गणपती आगमन करणार आहे आणि आमचा मेन रोड आहे तेथून आम्ही सजावट करतो पहिला तर मोठी मुले दादा वगैरे आहेत आमच्या गल्लीतले ते सर्वजण लाई लायटिंग्स करतात कलर कलर्सच्या बल्बने लाइटिंग करतात. खूप छान पद्धतीने ते लाइटिंग म्हणजे डेकोरेट होतं. त्यानंतर आम्ही मुली ज्या दिवशी गणपती येणार आहोत त्या दिवशी खूप छान पद्धती ने रांगोळी काढतो खूप छान छान रांगोळी कलर्स भरतो त्यात, त्यामध्ये गणपती बाप्पा साठी सुस्वागतम असा शब्द लिह तो. वेलकम करतो. त्यांनंतर खूप छान पद्धतीने फटाके वाजवतो आणि त्यांच्या सोबत वाजली जाणारी गाणी म्हणजेच गणपती गणपती बाप्पांची गाणी आम्ही लावतो आणि त्या गु किंवा त्या गाण्यात दंग होत की, आम्हाला आमचं टाइम झालेलं असतं हे देखील कळत नाही. म्हणजे सकाळची आरती असते म्हणजे गणपती सकाळी येतात ना अ दहा वाजता. त्या वेळेची जी आरती असते. हा तर ती आर रती असते तर आम्ही सर्वजण मोठ्याने ताला सुरात किंवा टाळ्या वाजवत खूप छान. पद्धतीने आम्ही ती आरती म्हणतो. आमचे मामा आहेत ते माईक वर आरती म्हणतात म्हणजे ते असं बोलतात. कि एक आरती माईक वर बोलायचं मग त्या पाठी माग आपण बोलतो तर खूप छान पद्धतीने आर ती होते. आरती झाल्यानंतर खूप छान आम्हाला प्रसाद देतात त्या दिवशी खीर हा प्रसाद. चालू होतो. गणपती येण्या दिवशी खीर मी तुम्हाला बोलले की, बाप्पा आले की वेगवेगळे पदार्थ देखी ल आपल्याला खायला मिळतात तर त्या दिवशी खीर देखील हा तर खीर देखील हा पदार्थ असतो मग कोणी घरातून बनवून आणत कोणी प्रसाद म्हणून देत तर कोणी सर्वजण असं आपापले प्रेम भावाने एकोपाने गणपती उत्सवात गणेश उत्सवात पुस्तकात सामील होतात. त्यावेळी जात धर्म न मानता सर्व एकत्र येऊन एकोप्याने आरती करतात. पूजा करतात अर्चना करतात किंवा प्रार्थना करतात आपापली इच्छा मागत असतात. तर त्याच पद्धतीने मी जसं बोलल की पहिल्या दिवशी खिर तर दुसऱ्या दिवशी बाप्पांच्या आरतीला किंवा संध्याकाळची देखील आरती असते सकाळ संध्याकाळ आमच्या इथे आरती असते.
हो.
तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या आरतीला आम्ही दुर्वा म्हणजे हराळी वगैरे ते फुल असं बोल तात एकवीस दुर् हराळ्याचा एक गट एक समूह बनवून त्याच. पूर्ण गोल हार करून गणपती बाप्पांना आम्ही मोठ्या मंडळात आम्ही देतो जेणेकरून. ते गळ्यात घालतात फुलांचा हार झेंडूचा वगैरे म्हणजे डेकोरेट रोज आम्ही वेगवेगळे काहीतरी बाप्पांना आम्ही ते घालतो किंवा त्यांचा शृंगार करतो आणि त्याच पद्धतीने आमची आई काकी आजी छान छान मोदक देखील बनवतात प्रसादासाठी. मग तो सकाळचा प्रसाद असू दे किंवा संध्याकाळचा प्रसाद असू दे चिरमुरे देखील. देतात. खुप छान पद्धतीने आम्ही हा सण साजरा करतो त्याचबरोबर तुम्हाला माहित असेल. कि गणपती गणपती बाप्पा आल्यानंतर अ बायकांसाठी देखील विशिष्ट खेळ म्हणजे. गेम्स देखील ठेवतात जस की लिंबू चमचा असेल. अ तांदळात मूग काढणे असेल म्हणजे वेगवेगळे असं गेम्स असतात की जेणेकरून ते खे खूप आनं हा आणि ज्या हो संगीत खुर्ची ही मुलांसाठी तर नोटायझम हे पुरुषांसाठी म्हणजे मेलसाठी, खूप छान छान पद्धतीने हे गेम्स अवेलेबल करतात आणि खूप छान पद्धतीने आकर्षक भेटवस्तू दे खील देतात, म्हणून मला हा सण खूप आवडतो.
हो हो.
आणि त्यावेळेस खूप मज्जापण येते.
आणि त्यामध्ये हेपण तू हे विसरलीस की. अंग अ गौरीपण येतात.
हा आणि भाजी भाकरीचा प्रसाद. हो भाजी भाकरीचा प्रसाद असतो, मग ते खाद्यपदार्थ आ णलीस ना.
हो आणि दुसऱ्या दिव शी त्यांच्यासमोर जे पदार्थ मांडतात, ते दिवसभर कर करायचं. घरी आणि ते किती खाद्यपदार्थ मांडले जातात. आणि सजावट करून बायकांना बोलवतात ते म्हणजे
हळदी कुंकूला किंवा तो हा
त्यावेळेला त्या पदार्थांवर पुन्हा म्हणजे गौरी जेऊन वगैरे गेल्यानंतर, त्या पदार्थांवर आपलाच ताव असतो.
हो अगदी बरोबर, म्हणजे प्रसाद फक्त असं बोलतो की आ पण प्रसाद गणपतीसाठी किंवा गौरीसाठी पण खातो आपणच मानव. हा आपला भ्रम आहे. तरीदेखील मला गणेश उत्सव हा सण खूप आवड तो. कारण त्या दिवशी मला रोज आम्ही आमच्या घरी गाणी लाव तो. घरीदेखील आम्ही डेकोरेट करतो, बाप्पाला आणतो, मूषक राजांना आणतो. खूप छान पद् धतीने आम्ही त्यांच डेकोरेशन करतो. आमची सकाळची संध्याकाची आरती असते. इतकेच नव्ह आणि कितीदेखील आज कॉलेजच्या मुली असूनदेखील माझी आणि माझ्या बहिणींची किंवा भावंडां चि घंटी घेण्यासाठी किंवा ती टाळ असते ना, ती घेण्यासाठी आजदेखील आमची भांडण अस असतात म्हणजे गणपती बाप्पांचा असं बोलतात ना की घंटी वाजवायसाठी, टाळ्या वाजवणार नाही, मी टाळ वाजवणार वगैरे अशी भांडणं असतात. ती भांड णं चालू असतात आणि त्यावेळीच आम्हाला मिळतो. आमच्याकडे आरतीदेखील दिली जाते. आम्ही आमची इच्छा मागतो आणि त्यादिवशी बाप्पा आमच्या सोबत असतात, तर आम्हाला खूप छान वाटतं. आणि हा गणेशोत्सव सन कसा संपन्न होतो किंवा ते दिवस किती फास्ट जातात, हे समजतच नाही आणि जाताना देखील पाणी येतं, लहान मुले तर रडायला लाग तातदेखील. पण आपण शेवटी असा संदेश देतो की, असं बोलतो की अ पुढच्या वर्षी लवकर या. म्हणजे आपण ते आतुरतेने हा आतुरतेने वाट बघत असतो, तर अशा प्रकारे आम्ही गणेश उत्स व हा सन साजरा करतो आणि तुम्ही कसं म्हणजे लास्टला तुम्ही काय संदेश द्याल?
संदेश काय आता जे सगळे म्हणतात ते.
ओके मोरया. म्हणजे शेवटी सगळ्या ठिकाणी एकच परंपरा आहे, अशा प्रकारे गणेशोत्सव हा सण सा
पुढच्या वर्षी आगमनाची पण आपण वाटच बघत असतो.
हो अगदी बरोबर. तर खूप छान वाटल तुमच्यासोबत गणेश उत्सव या सणाबद्दल बोलून. थँक यू.
हो हो, थँक यू. हा बाय.